मग कुठे कराय घेता का नाही या उन्हाळ्याच्या सुट्टीत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही गेलतो.
हा हा.
आताा बघाची नंतर जायचं.
ह ह चालते की, तुमच्या इथे असं काही प्रसिद्ध ठिकाण येल कोणते.
आमच्या इथ जवळ तास गावात गणपती आहे, संवस्थांचा.
हा.
आणि इथे जवळच ते बळीराजा पार्क वॉटर पार्क निघाले मालगावच. परत अजून एक संजीवनी पार्क आहे, वॉटर पार्क आहे, भोषाला आहे. ह जवहितीच आहे पलूसला एक नवीन झालाय
तेचं बघितलं ते ऍड आलतं मधी.
हा हा.
खरं आता या उन्हाळ्यात भरपूर जणांनी वॉटर पार्क नवीन ओपन केल्यात.
हा. हा कडामूळ स पाणी अस नाही
आणि एकतर मी बघितली असं मोबाईल वरच बघितलंय. ते रीलीलमध्ये अ. अ असं वॉटर पार्क मज्जा घेता येत नाही म्हण पैसे कुठलं द्यायचं म्हणून एका माणसानं तेच. पिकप पडूनच होत खूप दिवसाच त्या पिकप मध्ये दिल्यासं ताडपत्री ताडपत्र असते ते त्या पिकप मध्ये. अंतरलेले खाली आणि चारी बाजूने पॅक के तो प आणि तो पाण्यान भरून
हा.
तो पिकप झाडाखाली उभा केलता.
हा.
आणि त्या झाडावरून उढ्या त्या पिकपच्या पाण्यात मारत होता माणस.
हा हा.
आणि वॉटर पार्कची मजा घेतली.
हा हा.
बी
ते उन्हाळ्यात कस पोहायला जायचं कारगार अस ख खाऊ वाटतंय. घरी नको वाटतंय ना.
हा. कारण घरात कस आपण एकतर बादलीत अंगूळ करू शकतोय किवाचल खाली असं मोकळ्या वातापऱ्यात कस मोकळ्या अंगान असं पोहालेत हूं!
आणि भारी वाटतय ना इथें च
तिकडं ते हैदराबादला पण का विजापूरच्या तिथं पण असं मोठ झालत विजापूरला बहूं अ आणि बेंगळुरला काय तरी जॉली
हा ते पण म्हणजे असं फेमस आहे नाई जुनाय हा! खरं मोठं आहे ना तिथं ते सगळ्यात मोठ आहे ते नंतर इकडं अकलू सयाजीराजे वॉटर पार्क ते पण मोठं आहे म्हणजे ऍक्टिव्हटी अस भरपूर असतेत
बरपर आणि हैदराबादला कसं फिल्मसिटी त्यामुळे ती ज्वालीला तिकड ती सि चिन ला पण वगैरे जातात
आणि तिथं कस असं मोठमोठ कंपन्या ते नसल्यामुळ ते चालत नाही ते ते हा! है हैदराबादला सगळं ते काय म्हणत्यात फिल्म इन इंडस्ट्री स आहेत ते
हा तेच की रामाची फिल्मसिटी आहे ना ती साडेतीस एकरात पसरलेली
तीथ व्हयं हा हा!
जे एक जवळ, जवळ मुंबई एवढ एक आ खि मुंबई होईल इतकी मोठी ती रान इतकी मोठी ती फिल्म सिटी म्हणजे आदल्यात पण फिरून बघायला बस न फिरायला लागत
होय म्हणजे काय तिथं असं काय म्हणजे आत
आता अस म्हणजे आपल्या पिक्चरमध्ये कस शूटिंग ते नव्हत्यात तलाव असतोय गाण्यात कस तलाव दाखवतेत एखादा किंवा असं पडक घर एखादं झोपडी दाखवत्यात आणि तो एखादा पॅलेस दाखवत्यात मोटा ह सेट तयार केलेला
ह म त्यालाच ते इंडस्ट्री म्हणत्यात फिल्म इंडस्ट्री ह हा हं फिल्म सिट
हूं!
होय सर ते आहे की रेकॉर्ड म्हणजे, गिनिजबुक मदे त्याची नोंद आहे की सर्वात जुनी फिल्म इंडस्ट्री म्हणून
परत ते गार्डन वगैरे गाण्यात असतात फुलांच्या बागा
हा! म्हणजे तयार करता ती खोटी फुलं तेन लावून असं
नाही पण खरोखरच आहे ते तिथं गवत बागा
हा म्हणजे कुठलंही पिक्चर काढू दे काही अडचण येत
अडचणी येत नाही. हा हा म्हणजे एखादा सिना ह्या जागीच असेल, फायटिंग तर घ्यायच असेल मग त एखाद घर बुलडझर गाडी येते घर पाडते किंवा एखादा हर अस काहीतरी हे करते तस सगळं सेटअप असते.
हा हा आणि ते त्यांच स्वतःच असल्यामुळे सगळ कराय चालत. तेन आतल्या आत ह ह मग त्यांना कुठं असं बाहेर जायची गरजं अस नाही की सगळं आतल्या आतच होतं. तो कोणता पिक्चर म्हणतात. तो बाहुबली पण तो. का ह्याच्यातच झालायं ना. काय म्हणतात ते कुठ तर झालंय फक्त छोट्याशा जागेतच तो झालाय एवढां मोठा पिक्चर.
ते हंपीला सुध- ते रथ ओढायला तिथलच शूटिंग आहे ते बाहुबली. हा ते हंपीची दगड आहेत ना मोठी- मोठी.
हा हा. तिथल घेतलेय हा हा होयं ते बदामी हंपीला ते जुन्या काळातली हेच आहेतं.
आणि ते रथ आहे ना आपल्या पन्नास रुपये - नोटेवर पण तो रथ.
पन्नास रुपयेच्या नोटेवर पण रथ!
हा हंपी मधला रथ आहे.
जातोय काय चालतोय.
पन्नास रुपयाची नोट कधीतरी निरकून बघ.
हा.
त्यावर त्याचं चित्र आहे पन्नासच्या नोट्यावर.
हा हा ते तिथलं आहे व्हयं. हा हा नाही बघितल कधी बघतो परत..
हम.
ते नोटांवर पण असं जुन्या काळातल्या हेंचच आहेतं. नाही. अ गांधीजींचं.
हा गांधीजींच परत आणि एका कुठल्या तर नोट वर. संसदे च चित्र.
हा.
ते निरकून बघितल तर प्रत्येक गोष्टी वर आपल्याला काही ना काही तर सा- पडते जुनं नवीन .
जे अ काय म्हणायच त्याला आठवण राहावी किंवा
ते दहा रुपयाची नोट किती वर्षापासून चालत आली.
होय, होय आणि पुढच्या पिढीला पणं ते कळाय पाहिजे ना. यासाठी पण.
आणि परत इकड अ गोकाक. तेन इकड येते कर्नाटकच्या बाजूला. हंपी, बदामी, गोकाक असा तिरका पट्टा.
होय होय, तिकड सगळ त दगडांचय पटदकल
आणि विजापूर.
आहे ना सगळं तिकडचं ते आपल्यापेक्षा इथल्या पे- फॉरेन्सिक तेन जास्त असतात तिथं बघण्यासाठी हा. गाईड असत्यात. आप
आंध्रप्रदेश अ बालाजी
हा हा आंध्रा मध्ये.
तामिळनाडू मध्ये येतयं ना?
नाही आंध्र प्रदेशमध्ये येतय, तमिळनाडूच्या पुढे जायला लागतयं का ते अलीकडे काय माहित?
नाही आंध्र पहिला लागतय, नंतर तमिळनाडू असलं हम. आणि मग तिथून जे तिरुअनंतपुरमला जायला ला
लाग हा ते तिरुवनंतपुरम. नंतर ते तिरुमाला.
हम.
पण एकाच त्या ह्याच्यात भरपूर असत. बघण्यासारखं आहे.
जे धार्मिक स्थळ जास्त आहे. ते तिथ धर्मस्थळ आहे आणि
होय धर्मस्थळ कर्नाटकाच आहे. होय-होय तिथं पण असं अ. हा होय-होय ते बालाजीला कस दान करत्यात ना तिथं पण तसं दान करतात. आणि रोज तिथं अस प्रसाद चालू असतोय. कितीतरी लोक येतात आणि जातात. जायला ना एक-दोन दिवस तर लागतात. आपल्या इथून म्हणले तर जम आखंडीतून एक पूर्ण दिवस आणि. असा अर्धा दिवस काही तर लागतोय. खरं तिकड जायला कस घाट आहे ना पूर्ण. असं ढगात ना असं काय ढग असं टेकल्यागत वाटतय त्या धर्मस्थळ पाशी गेल्यावर. हा अस एवढं उंचावर अस. दर्या जास्त आहेत हा असंं उंचावर् त्यामुळे जायला जरा लोक भित्यात तिकडं.
धर्मस्थळला. आणि आनंदप तव अनंतपुरमला.?
तिकडं नाही. ते इकडं बालाजिला आलं. तिकडं काय आपली रेल्वे जातेच की.
ह पण असं घाट वगैरे जास्त नाहीत का?
अ ते काय आपण रेल्वे जातोय. रेल्वे थेट जाते त्या आंध्रामध्येच. त्यामुळे त्याची काही भीती नाही. रेल्वेन जाताना फक्त.
पण रेल्वेने गेलं तरी सुद्धा आपण तिथ आणि पुढं समुद्र किनाऱ्याला जायला बसणं जायला लागतय कारण बालाजी बालाजी समुद्र कडंच आहे.
होय, आणि तिथून तिथून खाली हाय ते आणि वर बालाजीचं मंदिर आहे. तिथून आणि आपल्याला बस किंवा ते ट्रॅव्हल बुक करायला लागतयं, किंवा एखादी कॅब घ्या लागत्या ही रिक्षा. हे असं घ्या लागतयं आणि जेवढं
ते तीन किलोमीटर वर पार्किंग असतयं.
पार्किंग शक्यतो, कोण स्वतःच्या येन जातच नाही असं बुक करूनच जात्यात नाही.
ह कसलं पण वाहण असू दे तीन किलोमीटरच्या अंतरावरच
पार्किंग हा ते मंदिरच मोठं आहे तेवढ हा
असायं ते.
चालतयं ठेवतो.